होय नाही बा टिकूनिकून झाला काय असं आपण च पय आमचे भतपाणी येते आता पण पण येते बाई लय म मोसम खराब झाला बाई कसा बी झाला बाई पाणी हम्म आ ते तर मस्त मस्त सळक झाली भ पण सडकीवर एवळा गाटा आहे बाई त भोज्या हा हो ना ले लेकडं खेळून राहिले हा हम्म
आता मला चाबानी कराव लागेल ना माझबाई माणसां येते ना घरी
आमचे आमचे आले माणसं घरी द आठरास ए का हा का म एक मिनट अजून काय चालू आहे कुठे गेली आ तुम्हाहा कुठे गेली हो का हा का हम् पाहिदला फर् ना अस अससंत हा आ यशु बाबा आलोरे का म कापूर का का पयती